हा हो येतो येतोय. तेच आपलं चाललंय शाळेच वगैरे दरवर्षी शाळेची फी वाढते
हो वर्ष वाढलं कि फीज वाढली त्यांच्या हो हो आणि युनिफॉर्म पण म लगेच चेंज करतात
हो हो लगेच चेंज कर आणि बर तो घ्या त्यांच्याच याच्यात हो हो दुसरीकडे बाहेरून घेतले चालत ब पण आ तर दोन आहे ना तर दोघांच आणि बस नाही जाता मग ते बसचे पैसे आणखी वेगळे
हो बसवाल्याची पण तीन तीन किलोमीटर आमच्या इथे तीन किलोमीटरा असले त्याच्या हजार रुपये महिना एक हजार
आ त्यांचं काय आता पेट्रोलचे भाव वाढले आता आमकं झालं दरवर्षी त्यांचे भाव वाढतायत सगळ्याच गोष्टी हो
अ ह ह
अवघड झालंय शिक्षण म्हणजे
हो धंदा होऊन बसलायच म्हणजे या एक प्रकारचा समोर काही होत्या मु नोरी नोकरी लागेपर्यंत त्या मुला माहि वीस तीस लागता आ असेच लागतात
बरोबर आहे बरोबर आहे आणि कॉलेज ची फी वेगळी हो हो बरोबर आहे हम्म हम् ते तर मिनमम म्हणजे ज ज मुलग वाढत जातो तस जस फी वाढत जाते असं आणि मग कॉलेजची वगैरे तातात भरमसाठी झा आपल्या वेळेस खूप क होत आपल्या वेळेस म्हणजे लाख म्हणजे खूपच किमंत
अ बहतर लाख म्हणजे काही लाख आता त्या त्या नर्सरीत लाग रुपये फी नर्सरी टाकायचं म्हटलं की
बरं फी तशीच म्हणजे छोट्या शहरात पण तेवढी मोठ्या शहरात पण तेवढी ं हे असं नाही की छोट्या शहरात कमी पैशात शिक्षण होईल असं काहीच राहि नाही फरक नाही्
म्हणजे आता कणी अशी एक आशाच नाही करायची कमी आपलं कमी याच्यात होईल शिक्षण म्हणून
बरबर आहे
हो सगळं बघणच लागते शाळेत टाकायचं म्हण
हो एका पोरापेक्षा म्हणजे असं दोन आणि तीन विचारच नाही करत
बापरे यक म्हटलं की नातालाच अवघड वाटेल तुझ पण असं वाटते आणि ते दोन आणि तीन तीन आणि चारच तर काहीच नाही पहिले तर. तो आम्हीच पाच बहीण भाऊह
बर बर हे
ह ह पण आपल्या त्या कम्प्लेट पण नव्हत्या काय हो आत्ताची मुलं नाही एवढं सहन करत लगेच मला हे पाहिजे मला ते पाहिजेत मला हे नाही भेटलं ते नाही भेटलं अ मि हो लगेच एका दिवसा आज सगळ गोष्टी पाहिजेत पुन्हा
बरबर बरबर ए.
माझी मुलगी तर डीमाटले गेली ना, सगळे ते ट्रॉली भरते. नाही तर लोळूनच घेते, नाही दिलं की.
त्यांना पण ती सवय झाली ना. हट्ट केला की, मिळत सगळ्या गोष्टी असं झालं हा बरो
ते कशे हाय असं वाटते, आपल्या लहान मुल बोलायले एवढे, म काय आपण त्यांचे हाट पूर्ण करतो? त्यांना पक्क कळते की आ पण देतात, बोललो की, रडलो की असं दादा.
हो हो आधी आपली मागायची हिंमत नसायची कोणत्या गोष्टी.
मा मागितलं की, दोन फट आता नाही त्यांना पक कळलं की रडलं की भेटतेय.
सगळ्या गोष्टी आणि त्यांना पाहिजे मोबाईलमध्ये वगैरे पाहतात ना. हे पाहिजे. ते पाहिजे. अशा गोष्टी समजायला लागल्या त्यांना.
हो मोबाईल मूळ पण बरच कळते त्यांना कळायच मोबाईल. बघतात.
बाहेर काय चाललं काही नाही. कुठे काय मिळत आपल्या पेक्षा जास्त त्यांना समजत.
हो वस्तू चे नाव पण आ. दोन वर्ष झाले कि सगळंच करायल बरेच त्यांना मइंड.
हट्टी झालेय पोर आजकाल. सहनशक्ती कमी आहे त्यांच्यात. खूप आपण कसं सहन करायचो. त्यांच्यात.
आपण जर मारलं तर लगेच हे रुसून बसायचं. हे ते नाही चालत रोडन. हम.
आणि आस शांत बसण नाही. चंचल मन आहे. खूप त्यांच शांत नाही बसणार अस काही ना काही सारख. खाऊन उद्योग पाहिजे हाताशी.
हो
तेच आणि शाळा म्हंनली की त्यांचा अर्धा अभ्यास
मग आपण त्या गुंतून पडणं लागते. आपलं पण डोकं जाळणं लागत. त्यात. हे नुस
ह
ते शाळेवाले हे करतात. आपल्याला एवढी फीस भरून पण. आपलं पण आ स्वतःच स्वतः त्यांना करतातच नाही एवढं अवघड होऊन बसलं. अ आपण तरी मग शाळेत कशसाठी टाकायचं आपण अभ्यास घ्यायचा शाेत कशासाठीग नुसतं
हम्म बरोबर आहे. हो. नाही आणि वरतून आता तर लहान जाऊ द्या थोडं-थोडं जस मोठ होतात मुलं. ट्युशनचा खर्च वेगळा. ट्युशन पण लावा त्यांना हो. शाळेत होत नाही म्हणून. वेगळं दोन्ही-दोन्ही खर्च करा आता आई वडी
चांगलं शाळेत टका परत ट्युशन लावा. अवघड झाला ओ. शिक्षण म्हणजे या काळातले लईच हे झालं. ती तर गरज झाली. मेन. कोणालाच असं राहू वाट त नाही जिल्हा परिषद शाळेत कोणी नाव पण एवढं फी पैसा हे झालं तरी पण कोणी म्हणत नाही की जिल्हा परिषद शाळेत टाकतो म्हणून.
म्हणजे शिक्षण तिथलं चांगलं. सगळ्या गोष्टी सुखसुविधा असून सुद्धा लोक टाकत नाही तास झाले. हो ना आणि इकडे मग हा बरबर आहे. आणि इकडे मग ट्युशनचा खर्च त्यांचाही धंदा आला शाळेचा ही. धंदा झाला. आणि सगळ्याच गोष्टीचा धंदा झाला अस ना. काय करणार आता, ते, चालायचं सुरुवात झाली आता, श शिक्षणाला माहिती नाही पुढे किती खर्च, लागतीलला आणखी,
काय म्हगजे आहे, ते हेच करणे आपलं काय आता पहिले लोके कही प्रॉपर्टी कामून ठेयच्या. तर नाही होत प्रॉपर्टी आता प्रॉपर्टीचं काम नाही जे आहे ते खायचं. शिकवायचं प्र असं म्हणायचंच नाही, ही प्रॉपर्टी आपण करून ती होतच नाही आत्ताच्या काळ,
बरोबर आहे आणि तेवढं ते आपल्याकडनं हे पण नाही होत ना. जस आईवडलांनी आप कमी खर्चात घर चालवले, आपल्याला शक्य नाही तेव,
हा आपल्याला प्रॉपरट पण करून ठेवल्या ना तस आपल्याने फक्त शिक्षणच. करू शको आत्ताच्या काळात ते केलं म्हणजे लय झालं.
लई झालं बरोबर आहे, आणि पुढे आणखीन कॉलेजला वगैरे किती लागतील त्याचा भरोसा, फी वाढत चाल पर आणखी त्यांना पुढच्या शिक्षणाला क, किती लागतील किती, लाख लागतील किंवा काय लागतील. आणि मुलांच्या अपेक्षा तर आहे, मोठ्या शहरात जायचं शिकायला मला असंच कॉलेज पाहिजे. मला तसच पाहिजे. सगळ्या गोष्टी अपेक्षा वाढत चाललेल्या हो हो सगळ्या गोष्ट, सगळेच गोष्टी मग,
कॉलेजला गेल्यावरत कस त्याच्या जवळ मित्राजवळ गाडी, मोबाईल असा आहे तस ते पण हे होते ना. एकमेकाचा अंदूरवे पण हम्म,
कि त्याच्याकडे असेल मला पण तेच पाहिजे.
माझी त्याच्याकडे ही गाडी मला पणलीच पाहिजे.
बरबर आहे आणि सगळे आईवडील घेऊन देत. मुलांना घेऊन देत मग ते दिसत की अरे त्याचे तर आईवडीलन घेऊन देत मग तुम्ही,
हो मुलं पण मग आजकालच्या मुलाची पण हे वा, नाही दि की मग त्यांना रागच येन काही. करण हे पण वाढले ना मोबाईल मुळ बर, हा दिला तर बरा आहे. नाही तर मग काही पण धमक्या वगैरे द्यायच्या ते पण त्यांना हे,
हम्म आणि आप आपलं एक कुलत एक असल्यामुळे, आपल्याला भीती वाटते.
हा जाऊ देवा तस वातावरण निर्माण, झालं ना मग आपल्या मनात पहिलीच भीती असते ती असं वाटतं, जाऊ द्या आपण त्यांच्यासाठी, कमवायल मग त्यांनाच,
तेच ना
हम्म हम्
जशी पिढी बदलत जात.
बदलावास लागते माघ राहून चालतच नाही. जस जग समोर चाललं तसं आपण मागे मागे जायचं त्याच्या,
कारण की शाळेच आता मध्ये आमच्या इथल्या लोकांनी, कंप्लेंट केला होता कि फी वाढवतात. शाळा म्हंटलत तुम्हाला नसेल परवडत, मुलांना काढून घ्या म्हणे, म्हणजे शाळेला काहीच फरक पडत नाही ह टाकू नका म्हणे असं.
मग येत आपली जबरदस्ती टाका वा टाका, घर तेव्हा तुमची मुलं घरीच ठेवा ते काय म्हणणार नाही, तर ठेवा तुम्
बर बर आहे त्यांचं म्हणणे आमचा खर्च तेवढाच असतो ब असं.
हो नक पाटू ठेवा घरी आपण, घरी ठेव शकत नाही.
त्याच्यावर काय म्हणजे शाळेवरही परिणाम नाही अस.
हा किती व त्यांना माहितच आहे की हे करत. म्हणजेत फज वगरे भरत ऍडमिशन घरी ठेवतच नाहीत आणि मराठी शाळेत तर टाकतच नाइ.
टाकतच नाही त्यांना माहिती आहे हो कळून चुकलंय हो.
हम् हम.
त्याच्यामुळे त्यांच्यावर परिणाम नाही ना आपल्याला आपण आडलेलोय.
अ शेती तरी कुठ राहिलेय शेतीत तरी काम करायले ही ही ही ही. ही ही आपल्यालाच कंटाळा येतो तर आपली मुलं कुठ? हा ओ.
आणि नंतर पुढे जाऊनाय नोकऱ्या किती मिळतील काय माहिती. एवढे सगळेजण इंजिनियर डॉक्टर होताहेत.
किती नोकऱ्या कुठून न. निघतील काय माहित अ?
सगळ अवघड पुढच्या पिढीसाठी.
हम होओ. आपल्यालाच बघा ना आता काय काय. पण त्या म्हणजे भेटायला म्हणजे पाहायला भेटायला काय काई.
बरोबर आहे पुढच्या पिढीचं खरंच आहे ना अवघडाय. आता हे पाणी इतकं हळूहळू दिवसेंदिवस कमी होतय वातावरण बदलतय. शिक्षण जास्त होईल सगळ्याच गोष्टीआ. अवघड हाय त्यांच्यासाठी घरदार होतील क नाही त्यांच्या जमान्यात.
काय माहितीय आपल्या पहिल्या जुन्यात. पिढनं खरं हे प्रॉपर्टी तरी करून ठेवली हो. म्हणजे आता आण नाही ना पण समोरच्या पिढीला लय अवघड हाय. त्यांच्या आई वडिलाचा पूर्ण पैसा या शिक्षणातच काढला. काय करणार आहेथ प्रॉपर्टी तरी. ह ह ह. हा हो प्रॉपर्टीच्या पण किमती किती वाढल्या काय घेऊन घ्याव तरी? हम् हम् हम्. हो छान हो मला पर्स चालतय. बाय.